हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा हॅलो आवाज येतोय
हा येतो येतो
हा बोलो
हा जेवण झालं क नाही
नाही अजून तुमचं
नाही अजून
हो आता आमचं पण झालेय स्वयंपाक बनवून आता आम्ही पण करणार
आ हा
हम्म
मग आमच्या दसऱ्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो
हा सांगा कवठे कणला हा दसरा मोठा असतोय असं ऐकलेलं मी ते तुम्ही मगाशी म्हटलाना ते मला आत्ता लक्ष्यात आल
हा म ते आता तिसरी्च्या पण अ पाठ्यपुस्तकात तो धडा आलाय कवठे खणच्या दसऱ्याचा हाआ मग विजयादशमीलाच अस ते दसऱ्या दिवशीच असते ना आमच्या इत दारू उडत्या
हा हा
म ते पूर्वी कसं एक मु कपिल मुनी म्हणून हे होते ना रो मुनी होते मग ते असं जंगलातना वगैरे जाताना आ अस वाग सिंह ते ना असं अंगावर यायचे म ते असंअ ते मग जाताना अस ते हे उडवत जायच आणि प्रकाश पण पाहिजे ना त्यावेळी
हा
म ते असं दारू उडवत असं ती जा जाय जायची त्यांच्या बहिणीला वगैर वगैर भेटायला
हा
मग मग ते दसऱ्या तसं आमच्या इथली लोक सगळीच म्हणजे आमचं गावच आ नऊ दिवस अस त ती दारू बनवतेत आणि दसऱ्या दिवशी असं उडवतेत मग त्यात अ मीठ स्पॉटक दोन तीन सल्फर ऑक्साइड वगैरे असं स्पॉटक वापरून मग ती दारू बनव
हा म्हणजे दारू हा दारू पण तुमच्या गावातच बनवतात का
हा होय मग ते रात्रभर अस बनवतेत आणि मग द अ नऊ दिवस ते बनवायचं किती होईल तेवडी सगळी मग ती ऱ्या दिवशी अशी रात्रभर उडवत्यातच
हा
मग लांब लांबन न शी लोक बगायला येतेत नाइ छान असतय बगायला
त्यामुळ
होतय की पण मग नाही उडवलं की मग काहीतरी असं घात घात काहीतर होतय ना
हा हा म्हणजे ती परम परंपरा चालू आलेली ती चालवावीच लागत असेल
बंद करून चालत नाइ मग ते काहीतर आपल्याला पुढ अस हे दाखवतेय ना देवाचं
हा म्हणजे म्हणजे ते दे हे पूर्ण केलं नसल्यावर आपण नवस वगैरे असतात ते पूर्ण केलं नाइ की कस आपल्याला त्रास
त्रास होतोय तस हा मग ते असं एक एक दिवश्याच दसऱ्या दिवशी सुद्धा स्पोट झालेत आमच्या गावात
होय
होय असे दहा एका कुटुंबातले दहा बारा दहा बारा लोक अशी झाले त्या स्फोटक
अरे बापरे मग असं कुठला स्पेस म्हणजे असं देव कोणता देवच आहे
हा देव देवच ते देवच आहे बिराड बिराडा सिद्ध म्हणून देव आहे
हा हा हा
ते असं पहिल्यापासूनच ती उडवतात आमच्या इथं दारू
हा हा हा
त्यामुळं ते असं म्हणजे अ करावीच लागते
होय ते मी ऐकलेलं
हा बघायला पण भरपूर लोक मुंबई पुणे चित्र हमखास लोक बघायला
हो मग भरपूर मोठ्यांनासत असणार
आणि रात्र बर उडत्या ना
होय मग जागेतच राहत असणार सगळे गावात
होय ग अस रात्रभर पाहुणे वगैरे येतेतच नाही मुळ असं झोप म्हणून काही लागतच नाही आणि ते रात्रभर आवाजानं पण उडते ना
हा हा
आणि यात्रा आमची श्रावण सोमवार असते त्यावेळी असत यात्रा
म्हणजे तेच म्हणजे कस एकेकांची दसऱ्याला वगैरे यात्रा पण असते मग त्याच यात्रा आणि हे एकत्रच असत
नाही यात्रा त्यावेळी यात्रा नसत्या दसऱ्या ज यात्रा नसते आमची
हा हा
बनवते सगळ्या रस्त्यांना आमच्यात ते दारूचच असते प्रत्येक मंड होय प्रत प्रत्येक मंडळाची भरपूर असते मंडळ आहेत ना जेवढी गावात तेवढे सगळे जण बनवते कुणाकुणाच घरगुती पण असं असते को नवस बोललेलं पण असते
किती मोठ्या प्रमाणात तयार होत असेल ति म दारू
होयले भरपूर असते
मग एका दिवसातच संपवावी लागते का
होय ते देवाला जेवढी केलेली असते ना तेवढे सगळी ती ओडवायचे अस ते
एका दिवसात का अस दोन दिवस
नाही नाही ते एका दिवसातच आज संध्याकाळी साडेआठ वाजल्यापासून चालू होत्या डायला ते दुसऱ्या दिवशी अ नऊ वाजेपर्यंत उढत्या
हा हा म्हणजे एकदा चालू केलं की संपू पर्यंत ओडवायचं
हा हा ते उडवायचंच ते ठेवायचं नाहीच
हा म्हणजे जेवढी केली तेवढी सगळी चुकून मग एखाद दुसरी जर काय तर कणाच्या घरी तर काय तर प्रॉब्लेम आला किंवा काय झाला आणिर राहिली तर मग
ती द्यायची दुसऱ्यांच्याकडे द्यायची ते बनवाय उडवायची
पुडवायला हा हा हा
ते ठेवायचं नाही आपण काय
अरे वागते तेच मी ऐकलेलं हे पण म्हणजे....... असते असं पण एवढं सगळं असेल एवढं माहित नव्हत? फक्त मोठ्यांना असतय एवढंच ऐकलेलं.
हा.... ते नऊ दिवस ते बनवायचं आणि दसऱ्या दिवशी ते उडवायच ज्या दिवशी देव... बसतोय बसले असतेत ना.... त्या दिवशी पास..... हे बनवाला चालू करतात
हा हा हा हा.... म्हणजे जेव्हापासून... ते देव बसतात तेव्हापासून ते दसरा आपण बनवायच...
हा बनवायच...... उडवायच हा. त्या कालावधीत ना नॉनव्हेज वगैरे काय अस? सुतक वगैरे असं आलेलं काही चालतच नाही. आणि आलं तरी आपण त्या ह्यात जायचं नाही. अस... असत... हा ह लय म्हणजे कडक असते आमच्या. देवाच
हा हा हा... मग तिथले सगळ्या.. आसपासच्या गावचे लोक पण येत असत नारकीयात सगळ्यात नवस वगैरे पूर्ण होते, म्हणून पण करणारे अस...
होय होय.
हंहं
आणि जागृत देवस्थान आहे ना आमचं...
होय.
त्यामुळं.... मंदिर पण खूप मोठा आहे..... मेन गावात गावातच आहे मंदिर.
होय का?
हं
हा...
मग त्यावेळी यात्रा नसत्या म्हणून आपलं श्रावण सोमवारची आमच्या तिथं....... यात्रा असती..
त्याच देवाची असती होय..?
त्याच देवाची असती. पाच पाच सोमवार असू दे, चार सोमवार असू देत. अशी भरतीच त्यावेळेस पण यात्रा
प्रत्येक सोमवारी..
हा प्रत्येक सोमवार
असं म्हणजे हा मला म्हणजे पहिला सम पहिला सोमवारीच एकदा मग करत दुसऱ्या सोमवार सोमवारी ना तिसऱ्या सोम मग ते एक दिवस येऊन जातात का काय परत...?
हा ते स्टॉलवाली कोण कोण राहते. ह नाहीतर मग घेऊन दुसरीकडे पण असं असतेत ना.. श्रावणतली यात्रा.... तिकड घेऊन जातात अस करतात..
अ बार तस मग ते महिनाभर असल म्हणजे जे राहणार असत त्यांच? तर मग जेवणाचं वगैरे काय काय असत?
त्यांच त्यांनी बनवून खात असतील की. हा..... म्हणजे त्यांची फॅमिली त्यांना येत अस
हो एक एक जण फॅमिलीच असतेत पूर्ण. हं हं
त्यामुळे मग हे करते ईथच राहतेत मग
होय... तेनर जाण पण म्हणजे यायचं, एका दिवसाची असत्या म्हणल्या नंतर शक्यतो करून एक एका दिवसापुरतं करून परत. मग जाऊन परत येन ते.... आणि सामान पण भरपूर असते.. त्यामुळ ते एक राहणं शक्य पण होत नाही.
हा.
असं सगळं आहे काही म्हणजे मी ऐकलेलं पण माहिती बरं झालं तुम्ही सांग ग ते माझ्या अ हा
कोण तरी हाय काय तुमचं म्हणजे पाहुणे वगैरे तर.
मा आमच्या म्हणजे आमचे असे प्रॉपर पण असतील मला एवढं काही माहिती नाही कारण त्या म्हणजे तासगाव वगैरे तिथं आहेत ना. पाहूने मगं तिथं पण असतील अस वाटते मी घरी विचारते पण मा माझ्या मैत्रिणीच्या मम्मीने एकदा मोबाईलला तेच ठेवलेलं त्यावरन माझ्या ते लक्षात राहिले की असं असं असतं हे मग बहुतेक त्यां हा म्हणजे मैत्रिणीच्या मम्मीच माहेर वगैरे असं मला त्यांनी ठेवलेलं तेव्हा मगं बघितले ते राव म्हणजे त्या त्या ते रावण तयार केलेला हो आणि त्याच्या माग ते हे होत सगळं-
दारूच हे केलेलं, लंका दहन वगैरे असं. वेगवेगळं करते. मध्ये ते विमानाच स्ट्राईक वगैरे झालेलं असं होत ना
हा हा.
पण बनवलेलं पोरांनी.
होय.
हम्म.
छान! असते की मग ते चुकून म्हणजे असं कोणाच्या तरी अंगावर वगैरे जाऊन उडणं वगैरे असं काही होत नाही ना. होतय ना.
होय, होय, घातकीच आहे म्हणजे तसं पण ते देवालाच हे नाही म्हंटलं की, नाही करायचं म्हंटलं की, असं म्हणजे ए काहीतरी होत होतय नाही म
हा मगं तसं असं मग कुठं मैदानावर वगैरे असतं
नाही, असं पूर्ण गावातच उडवतेेत आमच्या रस्त्यावरती स्टँड बस न पूर्ण आमच्या गावातच मेन जो रोड आहे ना आमचा त्याला ते पूर्ण उडवतच जाते. ते पालखीच असते ना, पालखी जशी जाईल म्हणजे, ते कसयं देव त्यांच्या बहिणीला भेटायला जातात. त्यांची बहीण एकास आहे, म्हणजे दुसरीकडे आहे मगं ते रात्रभर ते दारू उडवत, ते बहिणीला भेटवून सकाळी मगं पाठीमाग आण
हा, हा, बरोबर म्हणजे तुम्ही जी कथा सांगितला, त्याप्रमाणच हे पण होत वाटत, हम छान आहे. चांगलायं.
हा ह.
चालेल ठेवू मगं?